अ
नाही, अजून जेवायचंय, तुम्ही?
आ नाही अजून मी पण जेवले आता जेवायचं हा व्हय अजून येणारयत सासरे वगैरे मग आल्यानं तर जेवायचं लेटनच असतय घरी आमच हम्म काय म्हणतेस म काय नई
हम्म मी पण निवांतय बगा हम्म
म त्या वारीला वगैरे
नाही आमच्यात नाही कोण जात, आधी पप्पा जात होते. अ म्हणजे अ मी लहान होती म्हणजे तीन चार वर्षाची, तेव्हा जात हुते पप्पा, आता नाही जात.
हू हू हू आणि आता सहसा असं शक्यतो कुणाला जमत पण नाही. ते जायायला‌ हा कामामुळे पण नाही सोड, आणि आता कस जेवढं आगोदरची वयस्कर माणसं वगैरे जातात तशी आता ह्यांना नाही जायाला जमत. म्हणजे आपण, आपण पण म्हणतो जायाचं परंतु नाही होत ते आपल्याला पण.
होय, ते लोक म्हणजे जातात तेना आधीपासून सवय असत्या त्यांना जायलाच लागतय. त्यांनी ते आजारी जरी पडलं, तरी पण ते जाऊन येतात.
जाऊन येतात व्हय आणि त्यांच्या मनामध्ये तशी भक्ती, श्रद्धा सगळं असतंय नाई, ह आपण काय आजकालची मुलं नाही असं कुणी एवढं हे करत.
आणि आजकालच्या मुलांच्यात तेवढी कॅपॅसिटी पण नाही कि तेवढंच चालत जाऊन यायला.
यायला होय, आणि कसाय त्याजी तशी मनात इच्छा शक् क्ती पण पाहिजेल ना हा, सगळीजण चाललेत, आपण पण जाऊया, करू शकतोय असं. हा, तसे आता ठरवू शकत तात, हा चला एक दिवस जाऊन यायचंय न्हवे, हा पाया पडून येऊया, गाडी करायचं पाया पडून यायचं. झालं, हम् त्यांनी जातात त्यांच्या मनामध्ये एक हा वेगळच असतंय.
तसीच जाऊन आला परवा, सकाळी गेल्यात संध्याकाळी म्हणजे परत आल्या रिटर्न, एकादस होती बघा परवा.
हां हां हां हं हं
पण लई गर्दी होती.
हम् आता शक्यतो सगळ्या देव-दर्शनला जायचं म्हटलं की हेचाय सगळीकडे, एक तर दर्श र्शन मिळत नाही आणि प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे हा आता पुजाऱ्यांच
होय
हम्म, आत एक तर दर्शना, हा दर्शनला पाठवत नाहीत, चला रांगेत उभा राव्हा म्हणतात, आणि रांगा तर केवढ्या मोठ्या असत्यात. हम्म त्यामुळं नाही हे करायला मिळत आपणाला.
आणि मुख दर्शनच घीऊन याल लागतंय, असं आपल्याला म्हणजे तिथं आपल्याला जाऊन दर्शन नाही मिळत.
हा, म्हणजे आपण लांबून जाणार आणि त्यात आणि इतका उशीर थांबायचं म्हटल्यावर एक, दोन - चार तास पण आपल्याकडे वेळ नसतोय की थांबण्यासारख इतका वेळ.
हम्म आणि मुख दर्शनला पण केवढी गर्दी असत्या.
हा गर्दी असत्या, दिसत पण नाही ते.
होय.
असं हाय. इतक्या लांबून जायचं आणि पुन्हा यायचं तसच. म्हणजे काही उपयोग पण होत नाही नाई, हे सगळं असं पुजाऱ्यांनी सगळं ते आपल्या ताब्यातच घेतल्यासारखं केलेलाय.
होय, आणि नाही तिथं आत जरी दर्शन घ्यायला गेलं तरी आपल्याला तिथे एक सेकंद पण नाही उभं राहू देत.
हा सेकंद पण उभारून देत नाही सोड आणि बाहेर पण असं तसं आपण देवदर्शनाला गेल्यानंतर हा डायरेक्ट जायच आहे डायरेक्ट दर्शन पाहिजेल्यांना एक एक तास थांबा तिकीट घ्या, दोनशे, हा प्रत्येकी दोनशे रुपये
आत जाऊन एक सेकंद पण नाही उभारू देत. नुसता पाया पडायचं, हात जोडायला पण आपल्याला वेळ नाय मिळत.
हा वेळ नसतय, पुढे ढकल
हम्म, ढकलत्यात डायरेक्ट.
हा आणि कसंही सांग आता शक्यतो, हा तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो पैसे द्या दोनशे रुपये प्रत्येकी माणसं हे करायचं एक दोन तरी पण एक तास जर थांबवतात, मग देतात तरी पण नाहीच हा पाच पास घेऊनच हे करा म्हणतात हे सगळं असं पैसे काढायचंच आता हे चालू आहे, त्यांचा व्यवसायच चालू झालेला आहे म्हणायचा. हम्म खरं काय उपयोग आहे असं. आमच्यात पण नाही जात कोण असं.
हा.
हम्म म्हणजे असं जाऊन कधीतरी दर्शन घेऊन येणं हे वेगळं पडतं आणि हे चालत जाणं आणि जमाल पण पाहिजे नाही. त्या वेळ आणि ते भरपूर दिवस जातात. एक पंधरा दिवस त्याच्यात जात असतील पंधरा तीन आठवडे हम्म.
आषाढी एकादशी काही आधी थोडे दिवस जातात.
हा तेच म्हणजे इतकंच जमत नाही कुणाला आणि तशी इच्छा शक्ती असेल तर मग जमणार असं पण आहे.
हा आणि परवा तर ते न्यूज बघितला का म्हणजे वारेला गेल्यावर ऍक्सिडेंट झालेलं.
हा नाही नाही मी काय नाही बघितल.
म्हणजे अशी चाललेली वारी आणि टाम एकदमच आला आणि म्हणजे डायरेक्ट सगळ्यांच्या अंगावर गेला तीन महिला म्हणजे मृत्यू झाल्या. आणि थोडे जण जखमी झाले.
ह ह ह मग का अशांना मग ते आ मास घरात घाबरतात ना व माणसांना पण अस बाहेर पाठवायच म्हंट तर. हा हा.
हम्म परत तिथं पण ज्या दिवशी एकादशीला जातात त्या दिवशी पण. एवढी गर्दी किती तर माणसं चेंगरा चेंगरी होतात. जे लहीच वयस्कर असत त्यांना तिथं धड श्वास घ्यालायणार न्याय क काय नाही.
हा हा आईन बोल. हम हम हम तर पय सुोड गर्दी चिंगरा चिंगरी. कोण कुठं पडले हे पण हे नसते हम् तेच की.
त्याच्या गेल्या वर्षी तरी एक न्यूज होती की. म्हणजे एक बाई चंद्रभागा नदी मधून म्हणजे आंघोळ करून बाहेर आली.
आणि तिथच तिचा म्हणजे मृत्यू झाला तिचा.
हा हा हा वाहून गेल्या सरख मग बुडाली.
बहुतेक आटक वगैरे आला ती काय माहीत अंघळ करून नदीतून बाहेर आलती ती.
हा हा मग आथ तसच आमच्यात पण एक पाहुना तसच आहे वारीच्या निमित्ताने म्हणजे गेला हो
हा.
हा म्हणजे तिथं अजून पंढरपुरात पोहचायचं तोर्य त्यांना रस्त्याच अटक बघ म्हणजे एक दिवसाचा गॅप असणार आहे पोहोचायला.
हा.
तोपर्यंत म्हणजे वारीतच त्यांना अटॅक आला आणि वायस र होते ने ते थोडे आणि, इतका दिवसरी पेले तर पाहिजे, त्यांना बीपी वगरे अस तर मग काय प्रॉब्लेमच की.
विदमान त्यांना म्हणजे ते कसे आंघोळ करून बाहेर आले आणि अचानक स म्हणजे त्यांना काय झालं काय मा त्यांचा म्हणजे त्यांनी डायरेक्ट त्यांचा मृत्यू झाला म्हणून सांगितलं. त्यानंतर परत मग जे म्हणजे वारकरी लोक होते तिथं त्यांनीच त्यांना तथ अ म्हणजे हार वगैरे घालून तथ बसवलं. त्यांच्या समोर भजन कीर्तन चालू ठेवलेलं.
हा हां हां हां.
आणि मग नंतर मग त्यांच्यामध्ये सगळं ते जे काय असतं ते केलं.
हा हा म्हणजे कसं आहे, सांग ते मरण येण, पण तसं चांगलं पण म्हणत्यात सोध तर कसं इतका लांब जायचं, दर्शनासाठी दर्श पण नीट होणार नाही काय नाही, असारल्यानंतर घरच्यांना पण खूप म
होय मग भरपूर जण मग नाही लावून देत नंतर मग पुढच्या वेळे
पाऊस जास्त आहे त्यामुळं, जरा म संख्या ह्या वेळेस कमीच आहे.
पण तिकडं सोलापूर पंढरपूर तिकडं नाही पाऊस आजून. तिकडं म्हणजे, पाऊस काहीच नाहीे, आसं एकदम. म अ उनणार शशीशी उन नाही दि
हा हा हां.
हा चंद्रभागेच्या नदीत पण वरण पाणी वगैरे आलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या नदीतन ते ज पाऊस नाही, त्यामुळे तथ म्हणजे नदीत. चर भरलेली तीथ मधी आपल्याकडे जेवा कंटिन्यू आर्धी अर्धा दिवस पाऊस होता. त्यावेळेस ईथ नदी भरलेली पूर्ण, पण तिथं पाऊस नव्हत त आजीबात हम्म.
ते सुर प्रत त्येक भागात नही प्रत्येक ठिका वेगवेगळा आस तेआता आमचे पण एक पाहुणी तसच झालं, बघ वारी निमित्ताने गेले, आणि एक दिवस पोहोच
हम्म हा.
आणि ते वारलेत बघ तिथच अँटॅकच आला त्यांना. असं होते मग जास्त हा मग तेच की, जास्त वयस तर माणसाने म
पच जाव आणि जाऊन म्हणजे, दर्शन घेऊन यावं काहीच माहीत नाही मला. होय.
ते पण काय उपयोग नाही, सोड आता प्रत्येकाने. ते धंदाच व्यवसायच केल्यासारख आहे, प्रत्येक ठिकाणी पैसे काढायचं, द्यायचं ते पण दर्शन निट नाही काय नाही.
त्यापेक्षा मधे जर आधी म आपल्याला संडे ला वगर सुट्टी आस त्या म्हणजे ज्यावेेळेस हे श्रावण महिना नस तर किंवा आहे का एकादशी वगैरे कोणत्या नसतात त्यान सुद्धा जायचं. म्हणजे आम्ही तर मे महिना संपलेला
हा हा.
नाही मे महिन्याच्या आधीच ये अ मार्च एप्रिलमध्ये. आम्ही गेलेलो पंढरपूरला त्यावेळेस म्हणजे काहीच गर्दी नव्हती पाच मिनिटात आम्हाला दर्शन मिळालं.
हा आता पंढरपूर सारख्या ठिकाणी होते हा आता ज्योतिबाला वगैरे पण गेलं ना बघितलीस काय तू
नाही मी नाही गेलो नाही गेलेल मी एक वेळेस लहान होती मी आणि भरपूर गर्दी होती.
म्हणजे आता ज्योतिबालाचार्रास काय केलेय सांग गेल्यानंतर कोणी असं एक तर लाईन मध्ये उभं राहायचं नाहीतर पास घेऊन जायचं आणि आपणाला दर्शन तर मिळतच नाही. आणि एवढी गर्दी असत्या का नाही इतक्या गर्दीत उभार राहून पण असं किती तीन चार तास थांबलीस तरी पण लवकर दर्शन नाही मग पुजारी येतात बाहेर हात तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो पैशे द्या दोनशे द्या पाचशे द्या अस त्यां म्हणजे तो व्यवसाय त्यांनी तिथे काढलेला आहे हा मग आता शक्यतोर माणस काय हा किती उशर थांबायचं म्हणायं पैश द्यायं परंतु हे माणसां पण मोडाला पाहिजे नाही. होता हा तुम्ही आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो तुम्ही रांगा का लाव ते डायरेक्ट दर्शन द्या ना त्यांना.
होय.
हा हे अस काही करून उपयोग नाही आता आपण कशाला जातोय ह्याला स्वामी समर्थ अक्कलकोटला. तिथं कसं ये रांग वगैरे काय नाही डायरेक्ट दर्शन अस
डायरेक्ट हा तिथं पण नाही दर्शन मिळत पण तिथं पण भरपूर गर्दी
हा तेच की खर सगळीकडें असं व्हायला पाहिजे हे असं पैसे घेऊन तुम्ही देवाचं दर्शन देणार मग काय उयोग आहे मग ते म्हणूनचल ते पुजाऱ्यांची घर वगैरे एवढी मोठी बंगला वगैरे आहे सगळं आहे हा तेच.
काढून ते ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जातील पण गरीब लोक काय करणार आहेत?
लोक काय करणार हे शक्यतो त्यांना कधीतरी तर बाहेर फिरायला मिळणार त्यां ते दर्शन घ्यायचं म्हणून जाणार आणि त्यात पण त्यांना दर्शन होणार नाही हे सगळं असंच.
हो हम्म मग काय तेे मुख दर्शन घेऊन बाहेर येतात.
होय काही उपयोग नाही हे असं म्हणजे ते एकंदरीत ते स्वतः स्वतःची कमाई देवामार्फत स्वतःची कमाई कराय लागली.
हा नाव देवाच प ना पैसा सगळा यांच्या खिशात.
तेच आहे तर. नाव एकाचं आणि गुणगाण एकाच असं. हा नाही मिळत आणि कसं झालंय सांग आता अगोदर दर्शनला जायचंय ना हा माझे तिथे ओळखीच आहे डायरेक्ट हा डायरेक्ट दर्शन मिळतो. किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा हे करा ते करा डायरेक्ट दर्शन मिळते. क असं अ देवाचं हे कमी एक खर ते पुजाऱ्यांची ओळख त अस हां असं जास्त झालय आता प्रत्येक ठिकाणी हम्म
पटकन कशाला तिथं लांब लई वेळ घालवायचा म्हणून तेच पास काढून वगैरे जातात. मग हेे कसे करतात पास देत्यात. आणि नंतर सांगतात की तुम्ही मला फोन करा तुम्ही जेव्हा तिथे याल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मग ते फोन पण नाही उचलत आणि काही पण नाही.
कायच
म्हणजे आमच्या बरोबर झालंय तेे परवा त्यामुळं मग.
हा हा हा मग तेच म्हणाय लागल नाही प्रत्येक ठिकाणी हे कसंय फसवणूक केल्यासारखंच आहे सगळे. हम्म चालेल.
चालेल ठेवू मग?